हम्म बोल काय आणलं? अरे आम्ही ठोकून दिली ठोकून दिली. वरून मला म्हणतोय आता काय करू म्हणलं चल हो गॅरेजला नीट करायची आता.
अजून गॅरेजला नाही घेऊन गेला का मग.
घेऊन गेला ना बाबा त्या दिवशीच नीट कारायला सांगितले त्याला.
तो गॅरेजवाला काय म्हणे किती घेणार
दीडशे रुपये घेतले.
हा ते पण आहे.
हम्म जास्त नव्हत लागल रे म्हणून
तुला काही लागलं तु
नाही नाही
त्याला
त्याला लागलं थोडंसं खरचटलं.
सटकला असेल ते.
खर्चटलं होत. खर्चटलं होतं
हम्म जाह दे ना काही जास्त वाचलं ना, उगीचच नाही जास्त खांड होतातल माहि. तिथ, माय झालेलं. आहे मण
होता भाई लई कांड होता रिकम काम भा होता ते ठोकल्या ना गाडी बी खराब होती आणि सगळंच खराब होतं.
नाही रे... गाडी जरी आपण दुरुस्त करून घेऊ शकतो रे आपण खराब झालो काय करायचं?
हम्म ते बी
ह झालंय ना मला माहिती आहे ना आत्ता दुखतोय मला कधी कधी
तू पी पडला, होता ना.
मग चांगलाच पडल तर साध-सुध नाही अरे माझ्याकडं आहे भाई... माझा झालंय ना ती काच आहे. ना माझ्या घड्याची काच
हम
ती जरा याच्या नि उकली नाही ते घुसलीच नाही. आप ते वर झाले मी खासप ते घड्या फेगून दिली बचकीशी नाही तर हातात घुसायची ह हळत होती जरा अजून हात पुढे घेतला असता. नाही झाला अस आज कान
हो ना
आताच घुसली असते. ती हम्
काम आहे रे ते
नाही ते काम विैसेच
तू बी इथ पडला तुला माहिती आहे ना कसं लागतं म्हणून
मला. माहिती न गो चांगलं नुकसान पण होतं पडल्यावर चष्मा विष्मा असता स्क्रचेस पडत त्याच्यावर काचा तुटतात आता जर महागडी घडायला. असेल तर त्याच वेगळं नुकसान होतं. तरी माझई स््वस्ततली होती म्हणून मला काय वाटलं नाही एवढं
हो ना
अ अे पावसाळा पावसाळ्या तर तुला पण माहितीय आहे का तिसटकतो माणूस
तेच ना ह
लागणार आहे का नकोच म्हणलं मी अक्षा मोठी गाडीवर जायचं
हा
मोठ्या गाडीत जरा होत नाही एवढं काही होत नाही पण तरी बाकी काय म्हणतोस? हॅलो... काय म्हणतो म्हणलं बाकी
काही नाही चांगलं चालू आहे सगळं
हम्म माझं पण चालू आहे सध्या ते जरा ड्रॉइंग ते बनवायचं. पा ार म्हन बनवतो बनवतो साधारण
हम्म
विचार करतोय एक बन होता स्पायडरमॅन
कोणाचं?
आधी तू सांग हॅलो...
हां बोल ना कशाच. म्हणतोय, तू हॅलो. हॅलो